हॅलो हॅलो हॅलो माझी वाईस येते तुला
हॅलो
हा माझी वॉईस येते का तुला
हॅलो
हन
तुझी वॉइस थोडी ब्रेक होते थोडं नेटवर्क मध्ये येतेस का?
आता एलम जीवस
हा हा आता तुझी वॉइस प्रॉपर येत आहे.
हा हा आणि तुझी व्हॉइस प्रॉपर येत आहे ह ह
तर आपला जो मगाच तर हॅलो
आपलं जर मगा तर हॅलो हा हा
हा जर आपला जो मगासचा टॉपिक राहिला होता ना कि बाबा स्त्री स्त्री म्हणजे मुल मुलगा मुलं जे असतात ते स्त्रीच्या गर्भाशयात सर्व शिकून येतात म्हणून म्हटलं जात. कि स्त्री हि अ मुलाची किंवा तिचे जे मूल असत त्याची पहिले गुरु असते
पहिली गुरु बरोबर आहे.
हा कारण की आईला हे पहिलं गुरुच स्थान दिलेलं आहे आपल्या ह्याच्यात बघित म्हणजे कोणत्याही अ काय बोलतात त्याला पुस्तकात वास म्हण किंवा आपले कुराण वगैरे असत ना त्यात जरी तू बघितलीस किंवा बायबलमध्येध्ये जरी बघित किंवा गीतामध्ये जरी वाचलीस तरी तिथ हे शिकवलं गेलेलं आहे की स्त्री हि मुलाची पहिली गुरु असते
हां
परत अजून म्हणजे ते मूल कितीही तिच्याशी वाईट वागो किंवा कितीही तिला दुर्लक्ष करो खरत ती तिचं एवढं प्रेम असतं तिचा एवढा जीव असतो कि तो मुलगा तिच्याशी कितपत वाईट वागला तरी त त्याच मोह सोडू शकत नाही आता तू बघितलंच असशील आता ह्या काळामध्ये पण तू बघत असशील की मुलं काय करत आप बायको ऐकून किंवा दुसऱ्या कुणाचं ऐकून आई वडिलांना वृद्ध आश्रम सोडून येतात पण तरी सुद्धा ती आई
आई
त्याचा मोह सोडू शकत नाही ती बोलते की हा बाबा माझा खर्च उचलून किंवा त्याला ख वसाला कमी पैसे पडत असतील म्हणून त्यांना माझ्या मला वृद्ध आश्रम मध्ये सोय केली तेन मला काही सोडलेलं नाही ते मला रोज भेट ेतो माझी विचारपूस करतो त्याचीडण संपली की तो मला घ घरी घेऊन जाईल परत अशा आशेवरती राहत असते
जात असते
पण तो मुलग तचा विचार करत नसतो पण पण ती शेवटी आई आहे ती तिच्या मुलाचा मोह आहे तिला
होय तुला विश्वास असतोय की हा त येणार आणि घेऊन जाणार मला
हा तिला ती तो ती फक्त त्या विश्वासावर जगत असते की हा कोण कोन ता ना कोणता एक दिवस असा येईल कि माझा मुलगा मला घेऊन जाईल असा तिचा विश्वास असतो पण तो विश्वासावर तिचा मुलगा म्हणजे काही लोक असतात जे त्यांच्या विश्वासावर खरे पडतात पण काही लोक असे असतात की ते वळून सुद्धा बघत नाही किंवा
नाही किंवा त्यां
अ म्हण असं म्हणलं जातं की त्यांच्या मृत्य देहाला शांती मिळत नाही कारण की अ त्यांचा जीव किंवा त्यांचा आत्मा त्यांच्या मुलांमध्ये राहिलेला असतो की हा बाबा माझं मूल येईल किंवा त्या आशेत किंवा त्या एक इच्छेवर ते जिवंत असतात आणि ज्यावेेळेस ते म अ मृत्युमुखी पावतात तेव्हा त्याचीी इच्छा अधुरी राहिलेली असते बरोबर
बरोबर आहे
मग त्या अधुरे इच्छेसोबत त्यांचं मन किंवा त्यांचं सोल म्हण किंवा त्यांची पॉझिटिव्हटी ही पृथ्वीवरच राहून जाते कि असं म्हणजे ते संकुचित राहतात ना हा म्हणून म्हणून म्हटलं जातं की अ कधीही कोणी वारलं तर त्याची अधुरी इच्छा राहिली नाही पाहिजे कारण की तो
क्का
अ प्रॉपरली मुक्त होऊ शकत नाही
मुक्त होऊ शकत नाही बरोबर आहे हॅलो ह हॅलो ह हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो माझी वैस येते होई आल्या
आायची
हां हॅलो
हॅलो
हॅलो हा बोल ना माझी वाईस येत काय वईज आला तू म्हणत दिसते इच्छाच काय तर
हा हा तर काय होत माणसाची अर्धवट इच्छा राहून जालते ना तर त्याला प्रॉपरली मुक्ती भेटते
भेटत नाही बरोबर आहे
हा असं होत आणि पुराना काळात तस मानलं जायचं की बाबा हा माणसाच्या मृतदे किवा त्या मड म्ह जाच किंवा त्या ज भो ला जात तुला माह असेल की त्यां आवडी व्य ब जातात त्यां ह ठेव जात जर त्याव शव
व शिवला नाही बरोबर अस म्हण जायचं की त्याला अजून कोणती मिळालेली नाहीती व राहिली आहे त्यामुळे त्या सोल किंवा त्याची पृथ्वीवर भटकत आहे बरोबर जे अंतराचे
त्यामुळेळं पुरा काळाचे ज्या विचार होते ते अजून पण लागू केले जातात अजून पण तू बघत कोणी वारलं तर त्याच्या आवडीचे व्यंजन बनून ते पहिला काव म्ह ज
जोपर्यंत कावळा्या शिवत नाही तोपर्यंत घरातले सुद्धा कोणी अन्नप्राशन करत नाही करत नाही
अशी ती पुराने परंपरा चालू राहत आलेली आहे परत अजून आपण कुठली बोलत होतो मासिक पाळीवर बोलत होतो बरोबर मास पाळी ही स्त्रियांनाच का आणि पुरुषांना का नाही या गोष्टीवर आपण डिशक्शन करत होतो तर पहिला म्हणजे मी अशी कथा ऐकली आहे मला खरं काय खोटं काय माहिती नाही पण मी काय ऐकलं आहे पहिला महादेवांना त्यांच्या त्यांनी जेवायला कुठे जरी म्हणजे अ कोण अ आपली अ पार्वती आहे ना त्यांच्यासोबत जेवायला बसले होते तर त्यांच्या काखेतून
हो
तर त्यां त्यांनी पार्वतींनी बघितलं आणि त्यांनी म्हटलं इथं काय झालंय तर ते बोल नाही पण म चार वेळेस इथून रक्त येत
बरोबर
महिन्यातून चार वेळेस मला इथे रक्त येत तर त्यांचा त्रास कमी करण्यासाठी महादेवांचा त्रास कमी करण्यासाठी पार्वती असं म्हटलं की जो तुम्हाला तो त्रास होतो तो आजपासून किंवा आतापासून तुम्ही माझ्या समावून घेते आणि तेव्हापासूनच असं म्हटलं जातं की स्त्रिया
चा बरोबर
त्याच्यानंतर म हा तर मासिक पाळीमध्ये नेमकं होतं काय की मासिक पाळीमध्ये स्त्रियांना अ त्यांच म्हणजे असं म्हटलं जातं की स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये हालचाल ही कमी करा शरीराला आराम द्यावा अ जास्त धाव पळ न करावी असं बोललं जात पण आताच्या युगात काय होतं कि स्त्री जरी तिच्या मासिक पाळीवर असली तरी तिला घरातली सर्व कामं किंवा बाहेरची कामं जी असतील ती करावी लागतात
होय
परत त्यांना घरच आवरून झाल्यावर थोडासा वेळ जे आराम करायला मिळतो तो सुद्धा त्यांना
त्यां आताच्या ह्याच्यात म्हणजे गडबडीच्या युगात मिळत नाही नायमर बरोबर
बरोबर
हा
पर पण जुन्या काळात काय व्हायचंय लोक अंधविश्वास म्हणून का होईना चार लो
चार दिवस त्यांना बाजूला राहा किंवा बाजूला झोप असं करायच किचन मध्ये येत देत नाही असं सगळं असते
पण लोकांच अशा वागण्यामुळं स्त्रियांना काय वाटायला लागलं की हे माझ्यासाठी अपमानजनक आहे मला चार दिवस शिव देत नाही कि घरातलं कुठलं काम करू देत नाही किंवा घरात येऊ देत नाही स्वयंपाक घरात जाऊ देत नाही माझ ताट वेगळं माझं हंतरण वेगळं काही काही काळ घरात किंवा काही काही ह्याच्यात लोक काय करायचे कि स्त्रियांना घराबाहेर झोपवायचे चार दिवस पण त्याच पण त्याच्या माग पण कारण आहे कारण की काय व्हायचं त्या काळी स्त्रियांना पॅड वगैरे ह्याच काही माहिती नव्हतं बरोबर त्या काय वापरायचे कापड वापरायचे हा आणि कापडच काय व्हायचं ते लिक झालं किंवा कुठं जरी लागालाग झाली तवा कशी शेणाचे घर असायचे शेणाने सारवलेले घर असायचे
होय
तर तिथं ते डाग पडले तर ते त्यांना काय करायला लागायच धुवायलाच लागायचं आणि धुवायला घेतलं की ते शेणाचं सगळं निघून जायचं म्हणून ते लोक म्हणायचे की चार दिवस घराच्या बाहेर काय होईल ते मातीत होई
बरोबर
आणि त्यांना सारखं सारखं सारवायचा त्रास पण होणार आहे
हा यासाठी ते लोक तसे करायचे पण स्त्रियांना काय वाटायचं हे माझ्यासाठी अपमानजनक अपमान मेंटली तसा विचार करायचा हा
म्हणून या गोष्टी व्हायच्या
बरोबर हो मग किंवा मला पण असं वाटत होतं अपमानजनक तन हाय बट तू हे जी माहिती दिलीस ना ते खरंच आहे बरोबर म्हणलीस काय म्हणा त्याच्यासाठी थँक्यू सो मच